हा. नमस्कार सर बोला. जेवला का? म्हटलं सर काय कराय लागलाय?
आताच
होय.
आपण काय करता?
आता मी घरात सगळी कामावरलोय, बसलोय मी जॉग करत्या. आज मला सुट्टी हाय म्हणून मी घरी याय हां.
हा हो हो. ठीक हाय. म सुट्टी सुट्टीमध्ये कुठे गेला बाहेर?
सुट्टीमध्येध्ये आम्ही देवदर्शनाला गेलेलो सौंदती डोंगराला. डोंगर बघण्यासारखा आहे. खूप छान आहे तुम्हाला आहे का डोंगराचा देव?
हो आम्ही जाऊन आलोय की आम्ही पण
हा हा. डोंगराचा डोंगराला जाउन बगण्या सारख आम्ही तवेरा गाडी ठरवलेली. त्यातून गेलेलो. म्हणची फुल फॅमिली होती जे मी माझ दोन मुलं, मिस्टर, सासू, ससरे नंदुबाई, त्यांची दोन मुलं जी एक फ्रेंड, तिचा मुलगा सगळी ग्रुप करून गेलेलो. ना हम्. म्हंनजे आमचं कसं झालं. आम्ही पहिल्यांदाच गेलोलो. आमच्या मिस्टरांच्या पायाला जखम झालेली ना मग ते आमच्या सासूबाईंनी देवाचं बघितलं तिथं सांगितलं कि तुमी डोंगर चडून या. नुन अमी सगळेजण गेलेलो तिथं गेल्यावर खूप छान वाटलं. आस ह जोगाइला गेलो. तिथं लिंब वगैरे नेसलो. पहाटे-पहाटे रात्रीच निघलेलो ना आम्ही बारा, एक वाजता मग पहाटे पोचल्यावर लिंब वगैरे नेसलो. देव दर्शन घेतलं. तिथं खाली मातंगीच्या मंदिरात तेन गेलो. नंतर डोंगरावर गेलो देवीचं दर्शन घेतलं. मग संध्याकाळी तिथं वस्तीलाच राहिलो आम्ही. परशुरामाचा गड एवढाच छा न आहे ना बघायला. मस्तच आहे तुम्ही गेल्यावर बघितलेला का?
आम्ही गेलेलो त्यावेळेस परशुराम मंदिर बघितलं नाही. मग खाली इथं लिम नेसत्यात तित त्या कुंडात आंघोळ वगैरे केली. म वरती जाऊन देव दर्शन वगैरे घेतलं. वन डे ट्रिप केलेलं आम्ही मित्र आणि मी गेलेलो. टू व्हीलर बाईक वरून गेलेलो.
हा हा फॅमिली बरोबर जावा. खूप छान आहे बघा परशुराम डोंगर. असला डोंगर आहे ना तूप छाानच खूप अशा पायर्या आहेत बघा आणि चालताना असं जपूनच चालायला लागतय अस फरशीपेक्षा पण असं घसरत दगड आहेत. द गडावरन पाय घसरला का नाही काही खर खाऱ्याच च नाही असला डो डोंगर आहे तो. चढताना सावधगिरीन चढायला पाहिजे लहान मुलं वगैरे असल्यावर
हा हा आम्ही गेलेलो त्यावेेळेस पाऊस होता खूप मोठा त्यामुंळ बोला काय म्हणत होता?
हॅलो सर आव आवाज येत नाही का माझा?
येतोय येतोय. खर थोडा तुटक-तुटक आवाज येतोय.
हा जरा रेनचा प्रॉब्लेम असेल ना वातावरण पण ढगाळा झाले पाऊस बिऊस येत असल त्यामुळे तीत अ परशुराम मंदिराच्या इथं का नाही मोठं कुंड आहे बघा आणि त्या कुंडात असं पाणी साठतय आणि ते पाणी डोंगरातून येतय असं पांजरतय जेवढा मोठ्या डोंगरात असं कुठून पाणी येतय ते समजत नाही खरं डोंगरात पाणी पाणी एवढं थंड गार आहे ना पाणी मस्तच आहे बाघा पाणी. नाही तर दोन तीन बॉटल भरून आणल्या तिथून ते देवासाठी.
ते आपण तो पण एक इतिहास आहे ते कुंडातून पाणी येते ना मॅडम तुम्ही बोलताय ते बरोबर आहे. ते परशुराम पश परशुरामानी बाण मारलेलं तिथं डोंगरात त्यावेळेस ते
हा हा हा.
पाण्याचा स्त्रोत तयार झालाय कंटिन्यू पाणी देते, बारा महिने पाणी आटत नाहीेत.
हो काय म्हणजे आम्ही पण पहिल्यांदाच गेलो त्यामुळे आम्हाला काही जास्त माहित नव्हती खरं आम्ही पहिल्यांदा गेल्यावर पण बघण्यासारखा होता ना अनुभव आम्हाला छान आले ते.
ओके ओके मॅडम आम्ही पण आता फॅमिली जाऊन येतो एकदा.
हा नक्की जाव आठवणीने जाव खूप छान आहे बघा देवीचं दर्शन तर एवढं छान होतंय. मंदिराचा कळस बघितला की नारळ फोडायचा बघा बाकीच देवीला काय लागत नाही.
हो तिथे त प्रथा सगळी माहिती पाहिजे ना.
हा. ळकीीसाला न्यायचं कोणतरी त्याला माहितय बाबा. ते देवाला जातात ते देवाचं करतात अशा माणसाना घेऊन जायचं प्रवास छान होतो एन्जॉयमेंट फुल होते आणि. मुलं बिलं घरची ऑल फॅमिली असली ना छान वाट आसा
होय आता पावसाळा संपल्यांतरच आम्ही जाऊन येणार.
हां तशीच सवड मिळेल तशीच तसं जाऊन या. वेळ काढायचा वेळ काढल्याशिवाय कुठल्या गोष्टी घडत नाही.
हा हा हा मग आता वट पौर्णिमा आलाय मॅडम वट पौर्णिमेचं काय सणाचं विशेष.
काय म्हंटला?
वटपौर्णिमा आलीय म्हंटलं जवळ.
होय वट पौर्णिमा आल्या नव्ह घेतल्या नव्ह मिस्टरनी साडी घेतलिया.
हा
पाडीला फॉल पिको करून आणलेय सगळं झालेय तयारी आता फक्त वाड्याची वट पौर्णिमेची वाड बघायची. आता वटपोर्णिमा आले की जाऊन आपलं सात जल्मी वडाला तोच नवरा मागून यायचं.
छान आहे छान आहे आम्हाला पुरुषांना असा कुठला सण नसतोय ना.
होय. पुरुषांना काय नसते सगळ्या स्त्रियांणीच करायच असतो वट पौर्णिमा करा.
हा
सगळंच करायचं.
हे कस असतं स्त्रिया शोषिक असतात ना ज्यांना उपवास तापास वगैरे सगळं जमतय. पुरुषांना तसं नाही पुरुषांना बाहेर जाऊन काम वगैरे करां लागतं.
हा हा हा त्यामुळं
हा हा मिस्टर कामावर गेलीत का मग?
नाही मिस्टर आच कस प्रोसेस बंद आहेत ना आता तीन साडे तीन दिवस चालते आता मध्येतल्या दोन दिवस सुट्या असतात मग आज घरीच आहेत.
हा हा हा
हम्म हम्
मग आणि काय मॅडम विशेष.
काय ना बघा आवरायची घरातली कामं जरा काहीत बाहेर जातोय कामाला आज सुट्टतेय म्हणून घरी आहे.
मुलं शाळेत वगैरे गेले असतील.
हो मुलं गेली की शाळेत. दोन मुलं आहेत एक मुलगा हाय, एक मुलगी हाय. मुलगी जात्या सातवी ला मुलगा हाय आठवीला.
हो आत्ता शाळा सुरू झाली ना आठ-दहा दिवस झाले असेल.
होय शाळा चालू झाली की. शाळा चालू झाल्याशिवाय मुलांना पण शिस्त लागत नाही उठ-सुट फिरत बसत्यात, खेळत बसत त्यात खाण्याकडे लक्ष नाही, नुसता मोबाईल आणि खेळ. दुसरं काही
मोबाईल जास्त जायचं नाही मग पोरांना.
कुठं आता मुला ऐकतात. मोबाईलच पाहिजे म्हणून बसत्या जेवायला मोबाईल लागतोय. खेळताना काय करताना मोबाईल लागतोय मित्र गोळा झाली द्या मोबाईल. अभ्यास मोबाईल वर मोबाईलचाच जमाना आलाय नाही काय करताय आताची मुलं तरी एवढ्या हट्टे आहेत. कांहीच विचारूचं नका. असली पोरं कुठे हट्टी बघितली नाही तेवढी हट्टी पोर आहेत आत्ताची. नुस्ता दंगा. हे पाहिजे, हे द्या, ते पाहिजे, ते द्या. मोबाईल तर हटून दुसरा जेवाय खायला हट्ट करणार नाहीत खरं मोबाईलला हटच. पाहिजे म्हणजे पाहिजेच मला काय दिला नाही मोबाईल मग हिला काय दिला मोबाईल मग हे म्हणणार त्याला का म्ह मोबाईल दिला मोबाईल साठी भांडण.
खायबाजी साठी भांडणं नाही एखाद्या वस्तूसाठी सवय म्हणजे पोर, पप्पा पप्पाला अडायता नाहीत का. तर बाळा य लहान असल्यापासून घेत तलं मांडीवर पोरांना आणि दाखवत बसले मोबाईल. ते पोरांना खायची पण सवय लावून देत नाही दिली नाही आणि काही नाही. मांडव बसूनच खायला लावायचा, मांडवी बसूनच मोबाईल दाखवायचा. पप्पा कामावरून आलं म्हटलं की पोरांना मज्जाच पप्पांना चाल तेवढंच खायचं. मम्मीच काय खायचंच बघायचं नाही, चाढतोय पप्पा खात्यात पोरं.
कस असते मॅडम पुराण असतात मोबाईल देत्यातत. फोरच्याग तसे सवय ते पोरण लागून राहते ना.
होय. पप्पाचे लय चुक खर पप्पा आमचे माझे मिस्टर ना एवढा मुलांचा लाड करतात अगं गगं. लाडामुळे आमचे मुलं बिघडाय लागत आणि वर्ण मलाच म्हणतात तू लाड करतया. असला लाड करतात जरा सुद्धा दुःख होत नाहीत. काय लाड करायला पद्धत आहे बाहेरच तर फास्ट फूड खावायला देऊ नका, देऊ नका, देऊ नका. यांनाच आवडत असते खायचं असते हेंनीच खात्याात त्यामुळे त्यांना पण देत राहत्यात.
हा.
असं करत्यात. तुमच्या मीसेस सुद्धा शांत असतील आहे ना.
हो अतिशय शांत. आमचे मीसेस मुख्य आहे त्या बोरायला येत नाही.
अ अच्छा!
के
मग तुम्हाला काही टेन्शनच नाही.
हो टेन्शनच नाही काय.
तुम्ही काय बोललेलं तर त्यांनी होय. तुम्ही एकटेच एकट्याचेच बडबड असाल तुमच्या मिसेस काही पडतच नसतील
ह.
बरच डोक. चांग डोकं चांगलं चालवलंयसा मुक बायको करून घेऊन.
नाही आमच्यात भांडणं वगैरे काहीच होत नाही ना मग.
आता बाई होय. बायक बोलत नाही म्हण भांड होणारच नाहीत आमच्यात तस नाही आमच्यात बोलायच्या आधीच भांडणते.
चलाय
चालतेय सर ठेव का नंतर.
हा ठेव ठा मॅडम. हा तुमच्यावर बोलून आनंद वाटला हा बाय मॅडम.
हा थँक्यू. ह.